हॅल हा आवाज येतय काय?
होय.
ते काल तुम्हालाच हे होत होता नाय ते सत्तर सेकंडचाच झाला नाही कॉल ते त्यात तेच गेला आता कॉल तेवढाच
हो हो काल रात्री हो.
हं तेवढाच गेला आता आत्ता लागला परत काल लागलाच नाही फोन ते
हॅलो
हा हॅलो, आवाज नाहीत काय?
ऐक हो हो येत नव्हता आत्ता येतोय बोल
हा हा ते आता तुम्हाला कॉल लावला का नाही मग ते कालचा कॉल आता हे झाला ते टास्क मध्ये सतर सत्तर सेकंदच झालं आता ते
होय.
होय हालचाल, तुम्हांला पण झालंत काय तसं?
हो मला पण झालतं आता एक मी कॉल केलता त्यांना पण तसचं झालं. परवा दिवशी पण झालंय मला हा झालंय हा
म्हणजे डबल डबल एक सारखं त्यांनाच केलं नाही लगेच लगेच लागत नसेल मला वाटतं
लागत नाही हो हो काय तसंच असेल प्रॉब्लेम
असं म्हणजे तुम्हाला केलं का नाही नंतर एकाला करून आणि तुम्हांला केलं तर असं लागत असेल असं वाटतयं ते
हं थोड्या म्हणजे पाच मिनटांन जरी केलं तरी पण लाग मी आता एक ट्राय केलं त्यां मी आता काय
पण कसं लगेच लगेच केल्यामुळे लागलं नसल बहुतेक
हा तोच की
काय माहित
काय करताय झालं का जेवन? हो झालं बघा तुमचं
नाही आता करायचं
होय लेट झालंय.
होय आता हे दुकानास्न आल्यावर मग दोन सव्वा दोन वाजत्यातच नाही. कधी दीड वाजतोय कधी द
नाष्टा करताव का सकाळी?
होय नाष्टा काय एखाद वेळी केला तर केला असं असतंय.
हम् मग उशीर होते खूप टाइमच तुमच म्हण टाइमिंग हा ते तेच
असं हाय
अजून काय म्हणताय म
काय आणि तुमचं आवरलं सगळं?
हो आवरलंय बघा बायांनी
हं हं हं
मग आमच्या पण मुलगीला इंजेक्शन दिलेय ना ते पाच सहा वर्षाच नसतय का ते
काय म्हटलात?
मुलगीला इंजेक्शन दिलेय नाही ते डोस दिलाय पाच पाच सहा वर्षाचा नस तोय का हा ते मग घरात आहे त्यामुळे आता ते लेट लेट होत झालं ते मूल मुलं घरात अस त्यावर आवरत नाही लवकर
हो ना बरोबर आहे तसंच होतयं
हा असं आहे तुमच्या मुलगीच झालं असेल. आत्ता त्याला का नाही पाच ते सहा वर्षाचा नसतयं का ढोस ते आता मग आता त्याला सातवा लागला नाही. वर्ष
नाही नाही इंजेक्शन किती देत्यात म्हटलं एक असं काय दोन तीन
नाही एकच एकच आता एकच असतोय म ते तीन महिन्यापर्यंत दोन तीन तीन अशे असत्यात नाही हम
ते लई त्रास करत्यात बघा.
लय त्रास मुलांना हो
पायाच पायाच एक
पायातच दमवत दुसरं काही नाही दमवते आणि तिथं म्हणज तप वगैरे आलेलं चांगलंच असत ते म्ह ते
हा रच की पण सारखं नुसतं रडायचं किरकिर
लै रडते होय. दुखतच नाही पाय हलवायलाच येत नाही त्यामुळे त्यांना
तेच की.
ते इंजेक्शन केलं का नाही गपचुप त्यांना बिन सांगता का नाही विक्स लावायचं लगेच त म्हणजे ज जादा असं दमवत नाही ते ते डॉक्टरां डॉक्टरांना दाखवा असं म्हणजे डॉक्टरां समोर लावायचं नाही.
हा न नाही त्यां सां
म्हणजे विक्स असं हळूच आपण घेऊन जायचं ना असं इंजेक्शन केल्या नाही तथं जरा लावायचं. लगेच मुलांना लहान मुलांना
होय का हा
हम म्हणजे मी पण लावलेलं नाही मुलगीला तरी पण ते काय धनुरावाद इंजेक्शन नाही हे जरा दमवताच ते
हा आता म्हणजे काय त्रास नाही ना मुलीला तुमच्या
नाही सुजलंय पाय जरा सुजलेय की म्हणजे पाय हलवायला तेेत ना, असं दुखतंय सुचतंय असं दुसरं काय नाही जर असं ताप येतय.
होय मग आहेा कि मग थोडंफार झालंच तिला पण
होय म्हणजे मी लहान लहान मुलं होती. नाही तेव्हा त्यांना जरा जरा असं लावायचे विक्स असे म्हणायचे नाही लावायचं जरा कमी येते म्हणजे ले होत नाही त्रास पण ते व्हायचं ते होतयच पण लावून बघायचं आपलं कमी झालं.
हा
ह
तेच की तिथं केल्यावर जरा गोळी वगैरे काय तर देतेत की आमच्या इथं देते असं.
हो इथं दिलंय की, गोळी देते लहान मुलांना पातळ औषध देते.
हा
हम्म हिला मग ते पॅरासिटामॉलच ते दिले सिनारेस्ट ते
हा ते कमी होते जरा ताप
हा आलंय मग ते गोळी खाल्ली की नाही ठणठणीत होत्या. आणि परत आणि त्याच
करत काय थोडं दुखलं काय झालं की परत मग व व्हायचं.
हा अशि असं आहे त्याचं-
ह माझ्या पण बोराच बीसी झालंय तिथं हॉस् हॉस्पिटलमध्येध्येच अजून हे काय झालं नाही डोस आता पुढच्या महिन्यात आहे ति त्याचा पण
हा असतीलल आता दीड महिन्याच असेल.
ह दीड महिना देते माण झालं की.
हा तेच हे दीड महिना आणि परत दोन महिन्याच का अडीच महिन्याच असतंय ना,
नाही नाही आता तीन महिन्या सलग असतात महिन्या महिन्याला नाही नाही आमच्या इथ महिन्या महिन्याला असते ती हो आणि बघ हे बीस झालं ना दीड महिन्यान हे डोस चालू होते. तीन महिने सलग असते महिन्या महिन्याला हा मग नंतर ना नऊ महिन्यान
अस मग तुमच्या मुलगी जर तीन वर्षाच घेतला असेल की तीन वर्षा पण
हो आता तिचं बघा कधी की हा दीड वर्षाच केलं की तिचं दीड वर्षानंतर न तीन वर्षाने काय ते थोडं लक्षात नाही...
हा हा हा ह.... तीन वर्षा....
दीड वर्षाचे केलेय तिला हो का?
तीन वर्षाचं.......
हा आणि तिला चौतं चालूय काय?
म्हणजे चौथं लागलंय ना आता त्याला म्हणजे मग तीन वर्षाचच देेते त्याला आता....
हम्म आम्हाला पण काय तेतं म्हणजे लक्षात नाही...
ते पुस्तक असतं ना मग त्याच्यात नाही काय?
पुस्तक नाही नाही आला नाही तुला....
हो.... मग त्याच्यावर असं टीक मार्क करत जातेत नाही ते पुस्तकावर कुठलं झालंय डोस ते असं....
हा हो हो ते दिलेलं करते ते....
हा हा मग तुम्हाला नाही भेटलं ते पुस्तक....
पुस्तक म्हणजे नाही बघा ते फाईल जे असते ना फाईल वर लिहितात त्याने....
होय काय आम्हाला म्हणजे ते.... असं पुस्तक सारखंच होतं त्याच्यावर ते कुठल्या महिन्याच झालं की नाही त्या महिन्या... ते टीक करत जात होत....
हा हा....
असं होतं हेे तर दोघांचं पण..... मग आत्ता मग ते फाईल वगैरे निघाले असते...
हा आ ते आपलं जे रिपोर्ट असते ना हॉस्पिटल तर त्याच्यावरच करते.... डक्यानेतर पाठी मागच्या साईड ला असते ते...
होय सरकारी दवाखान्याचा सरकारी दवाखान्याचा....
हा मी पण सरकारीच देतो तिथं तेच चांगलं असतंय म्हणे डोस....
होय होय सरकारीच असते चांगलं..... मी पण तेच दिले वादे काल दि कालच दिलेत आता त्याला....
होय...
असं आहे मुलगा काय झोपलाय काय तुमचा बाळ...
हो झोपलंय बघा.....
हम् हम् हम.... शांत आहे ना आवाज वगैरे काय येत नाही....
म्ह ते.... एवढा ज तेवढं का नाही छान....
भूक लागल्यावर तेवढं असेल...
हा हा तेवढंच....
हम् हम्म ह तुमच असं मुललं बारक्याबाळाला रोज अंघोळ घालताय तुम्ही.....
हो.... तुम्ही म्हणजे सोमट्यात घालता ना....
म्हणजे असं रोज घालते नाहीतर एखादी ए आठ दिवस असं घालत नाही.... असं करते हा म.... द असं वातावरणाच्या हिच्यावर नाही ठरवतेत म्हणजे..... एखाद्या वेळी एकसारखं घातल्याब पण तब्येत हे होईल... होईल म्हणून एका दिवशी ते असं एखादं वेळी घालते नाहीतर रोज घाल...
कि किती महिने....
कोणाचं झाल्यावर का नाही...
हा हां.... आमच्या नाही घालत्यात....
म्हणजे आम्हा... मला जिं म तर रेग्युलर असत सव्वा महिन्या पूर्ण....
हो
सांगोळ करत तस तेल पाणी ते असं करतेत नाही मग तुमच्यात शेगडी शेक शेगडी असं घेत असेल की असताला तुम्ही
हो हो हो घेतले ते पण झालं सगळं एक महिना तसला हैराणतच
होय असं बसून बसून कंटाळता कधी एक वेळं होतय तो महिना असं होतय
मग का तर दररोज अठून सकाळी तेच
हा आणि आत्ता असं वाटतय जाऊनसं निवात तर सगळं हातात येऊन द्यायला पाहिजे असं व्हायला पाहिजे असं वाटत
या टाइमाला असं वाटतते उठून फिरावं मग नंतर न वाटतय काम करताना कधी एकदा निवांत भेटते अस हम्म
हम्
माणसाला एक पण सहन होत नाही
हो पाऊस झाला काय तुमच्या तिकड आज
नाही नाही तुमच्या इकडं
इकडं झाल्ला थोडाच सकाळपासून होता जरा पाऊस तिकडं
आमच्याकडे काय नाही दोन दिवस झालं
ह इकडं आज तवा पडला कणी तवा होता पस तव्हापासून आज पडला इथं पाऊस ते पण असं पूर्ण जास्त पण नाही जरा पडल्यासारखं झालं गेला आहे पूर्ण ऊन नाही मग चार जास्त असं
नाही नाही ऊन काही तेवढं नाही आभाळच आहे आणि कसं पाऊस पण म्हणजे असं नाही हो थोडं पडते आणि जातच ते
जातय हा तसच हाय तसच झालंय
हो अजून काम झाले का नाही मग आवरून तुमचं
काम ते झालेत आता जेवायचंच बघा हे गेलेत आता नमाजला वगैरे आल्यावर आता जेवायचं
हा
हम्म असं आहे हे मुलं घरात आहेत त्यामुळे काही आता टाइम पण समजत नाही काही नाही
समजत नाही हो ना लवकर जातय टाईम पण
होय ती नसल्यावर जरा ह्या टाइमात त्या टाइमात ते होतय नाही
होतय होते हो तुम्ही कुठे असता म्हटला राहिला आज त गेली नाही घरीच हाय
हम् हम् हम आज सळ्यांचच दांड्या आहेत वाटतं
हम्म गेले नाही आज
आमचा आता ती मुलगी गेली नाही त्यामुळे हा पण गेला नाही बघा
होय का बघा असच एकाचं बघून एक
तर तुमचे किती कॉल झाले आता
माझे काही तर बारा बारा का तेरा झालीत बघा
हा हा ह माझे पण आता हे अकरा असेल बहुतेक अस अकरा असेल हे
हो हा हा पूर्ण करायचं आपल्याला बि
होय आता ते सोमवार पर्यंत कराय पाहिजे की
हा
आता तुम्ही कुणाल तरी करून आणि मला करा होय
म्हणजे आता बघा आपले तुम्ही दोन केलात मला म्हणजे पाच साल कॉल तुम्ही करा म्हन म्हनजे मी पाच् कर
हा तेच की हा हा म्हणजे आता अकरा मिनिट झाले अजून तुम्ही मला एक वेळ करा मग आणि बोलूया.
हो हो.
मग मी अनेक वेळ करते तुम्हाला थोड्या वेळने असं करते तुमचं हा हा ठेऊ काय? अकरा मिनिट
हो हो हो चालत हा